नमस्कार ताई.
हा ताई नमस्कार बोला. हो हो येतोय.
हा बोला ताई.
अ ताई तुम्हाला आता माहित आता म्हणजे जसं वट पौर्णिमा येतोय, तसच वेगळे वेगळे सण येतात. तर तसच आता श्रावण महिन्यामध्ये हरितालिकेत हरितालिक ची पूजा तो सण येतोय
हो हो.
तर तुम्हाला त्याच्याविषयी काही माहिती आहे का.
अ हो हरतालिकेचा उपवास तर मी पण करते. हरतालिकेच्या दिवशी आपण उपवास धरतो आणि वडा वडाचं खूप महत्त्व महत्त्व आहे म्हणजे सावित्रीने आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी अ अ वडाच्या झाडाखाली ते म्हणजे अ मेला होतात. तिचा नवरा मग त्याच्यामुळे ते वडाच्या झाडाला दोरा बांधतात. पूजा करतात. असं सावित्री प्राण वापस आणले होते. ते यमा पासून अशी कहाणी आहे त्याची त्याच्यामुळे बाया व्रत करता म्हणजे आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष साठी आपण तो उपवास करतो.
आणि हरतालीकेच त्याची स्टोरी तुम्हाला माहितीय का.
ह हारतालिकेच पण असतंय अ पार्वतीनी केलेला उपास हा. पार्वतीने शंकरजींना प्राप्त करण्यासाठी? अ हा उपास केलेला आहे. खर म् अ पार्वतीने अ म्हणजे घोर तपच्चर्या केली जंगलामध्ये अ म्हणजे पाला पाचोळा खाऊन वगैरे फळ खाऊन असं त्या त्यांनी तपश्चर्या केली मग शंकरजींना त्यांनी प्रसन्न केलं त्यांच्यासाठी अ अंजन दिवशी शंकरजी शंकरजीची अशी अ वाळूची पिंड वगैरे तयार करून अं त्याच्यावर पूजा केली. शंकरजी त्यांना प्रसन्न झाले. अशी ती एक कहाणी आहे. तर त कहाणीच्या आधारे मग आपल्या न नवऱ्याच्या दीर्घा आयुष्यासाठीठीच ते व्रत बायक आपण करत
हा हा
तुम्हाला काय माहिती का याच्याविषयी अजून
नाही मला नव्हत माहिती म्हणून मी तुम्हाला म्हणजे त्याची स्टोरी वगैरे विचारत होते
हा हा
आणखीन तुम्हाला कोणत सणाझी स्टोरी माहितीय
तर मला बघा मला सगळे सण आवडतात तसे तर पण मला आहे ना दीपावली हा सण जास्त आवडतो
हा
अ दीपावळी म्हणजे भारतामध्ये सर्वच जण खूप उत्साहात हा सण साजरा करतात बरोबर आहे
हा बरोबर आहे
मग या सणामध्ये दिव्यांची रोषणाही असते संपूर्ण परिसर अ प्रकाशाने उजळवून निघतो
हो
आणि साधारण अ इंग्रजी महिन्यानुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये दिवाळी हा सण साजरा करतो साजरा करतो आप पण
हा अ ते हा बोला बोला
बल चार दिवस म्हणजे आ सणच त
हा आणि म्हणजे त्याची पण अशी काहीत स्टोरी असे ना का नाहीय त्याची
दीपावली म्हणजे अ प्रकाशाचाच सण म्हणताात आणि शेतकरी सर्व कामेच संपवून धान्य घरी आणले कि म हा सण साजरा करतात अ त्याच्या अगोदर आहे ना पण परिसराची स्वच्छता केली जाते घरातली सगळी स्वच्छ केली जाते
हा
अडी दिवाळीच्या अगोदर आपण छान छान तिखट गोड पदार्थ बनवले जातात
हा
डू चकल्या करंजी शंकरपाळे चिवडा असे अनेक प्रकार मुख्य पदार्थ बनवले जातात? याच्याशिवाय बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी.
हा वेगळे वेगळे फराळ पण बनवतात ना.?
आणि दिवाळीला बाहेरून म्हणजे जे लांब लांब राहतात ते पण आपल्या जवळ येतात.
हो नातेवाईक येता घरी. मग आपण फराळ करतो- त्यांच्यासाठी फराळ देतो कोणी काय बनवलं कोणता पदार्थ छान झालाय कसा, झालाय कसाई, खुसखुशीत झालय, करंजा, अनारसे ते आपण त्यांचे कौतुक कर तो,. छान हो-
हो आणि आणखीन कोणत्या सनाबद्दल माहित आहे तुम्हाला?
अजून नवरात्री वगैरे? मध्ये पण नऊ दिवस. उपवास असत, घटस्थापन होते- जी तुम्ही बसवता का घट?
हो बसवतेत आम्ही पण नऊ. - दिवस असतात ना-
हो तुमचा पण उपवास असतो का हो.?
नाही उपवास नसतो बसता उठता असतो.. -
हा म्हणजे पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी. - अष्टमीला करतां.
बसताना आणि उठताना. -
म्हणजे तुमच्याकडे कसा घट बसवता, अ मातीचा बसवता, का मग याचा बसवता
आमच्याकडे ना असं मातीचा घट बसवतात.
हो.
आणि नवरात्रीचे दांडिया ते त्याचा पण महोत्सव असतो ना-?
हो बरोबर. -
तुमच्याकडे असतो का मगं महोत्सव दांडियाचा
हो असतो ना आमच्याकडे असतो आमच्याकडे नऊ दिवस आम्ही- सगळ्या बायका सगळ्या आमच्या बिल्डिंगच्या बायका मिळून आम्ही खाली गरबा वैगैरे खेळतो आरती करतो देवीची--. गरबा खेळतो सगळे अस. आनंदी वातावरण असतं सगळं म्हणजे अस नऊ दिवस.. केल्याचं काही तकवा वगैरे काहीच वाटत नाही असं
हा हा आणि ते प्रत्येक नऊ दिवस प्रत्येक वेगळा वेगळा कलर असतो ना
हो वेगवेगळ्या कलरच्या साड्या घालूड अं छानपैकी अ मेकअप वगैरे करून छान मस्त वाटतस सगळ्यां बरोबर फोटो वगैरे काढतो छान गरबा खेळतो बसत असं छान वा
अ देवीच्या मंदिरात जातात का कधी कुठे तुळजापूरला वगैरे तुम्ही
नाही इतकला आम तर जाणू शक्य होत उपसाांमुळे आणि घट पण बसवलेला असत तुला घरामध्ये मग ते सोडून जाताना येतात त्या नाम मग आम्ही इथंच ग्रामदैवत आहे कालिका देवीचं मंदिर अ तिथे जातो आम्ही तिथे पण खूप गर्दी असते यात्रा बर तिथे पण मग ते देवीच ह तिथे जात तल
हा
तथे पण खूप गर्दी असते रात्री पहाटे किंवाही जावं लागत असं म्हणजे नंबर लावावे लागत खूप
हो खूप मोठी लाईन असते ना सगळ्यांनाच दर्शन घेण्या घेण्याची उत्सुकता असते
हो
आणि असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी देवीची मूर्ती पण बसवतात
हो आणि अष्टमीला आहे ना होमावन पण करता मंदिरांमध्ये ते पण चांगलंच तेव्हा पण दर्शन घेतलेलं खूप चांगलं असत
हो
तुमच्याकडे करता का म्हणजे होम वगैरे करता का
होम मंदिरातच असत मोठी आमच्या इथे एक देवीचं मंदिर आहे ना तिथंच असतं मोठं हवन
हम्म
म तिथं सगळे हवन ते झालं ना मग ते तिथं पाया पाया पडायला जातात सगळे.
हम्म हम्म. आणि मग दहाव्या दिवशी तर काय दसराच असतो. दसऱ्याच्या दिवशी मग अ एकमेकांना सोनं वाटतात.
हां.
आपट्याची पानं सोन म्हणून देतात.
हां. आणि आणखीन कोणत्या सणांबद्दल माहिती आहे ताई तुम्हाला?
आणखीन भरपूर आहेत ना, रक्षाबंधनये रक्षाबंधना प रक्षाबंधनाला पण भाऊ भाऊ बहिणीचं नातंय, ते असत म्हंजे राखी बांधतो आपण भावाला. भाऊ बा आपल्याला काहीतरी भेट वस्तू देत तो अस ते पण खूप च अ छान य रक्षाबंधन पण सण आवडतो मला खूप.
हां.
तुम्ही दांडिया वगैरे तुम्हाला येतो का? खेळता.
हो येतात आमच्या इकडे नऊ दिवस अस तो दांडिया महोत्सव लेडीजचा पूर्ण मोठा पूर्ण आमच्या कॉलनीच्या वगैरे सगळ्यां बायका तिथे येतात वेगळे वेगळे म्हणजे साड्या, कोणी घागरा परत मेकअप. वगैरे करून सगळे येतात. परत स्पर्धा ठेवलेल्या असतात आमच्या इथे. मगं तुमच्या इथे असतात का? दांडियाला स्पर्धा वेगळ्या वेगळ्या.
दांडियाच्या स्पर्धा वगैरे म्हणजे आम्ही मोठ्या ह्याच्यात जातच नाही आमच्या आमच्या बिल्डिंगमध्येच आम्ही खेळ फक्त.
म्हणजे हा म्हणजे तुमच्या बिल्डिंग मध्ये म्हणजे तुम म्हणजे तुम्ही तुम्ही नाही ठेवत स्पर्धा
नाही स्पर्धा वगैरे एवढ्या बाया जास्त नसतात ना, कमी कमी बाया असतातना मग, त्यांच्यामध्ये काय म्हणजे असं गणपतींच्या वेळेस वगैरे आम्ही खेळतो. लहान मुलांच्या स्पर्धा वगैरे ठेवतो. संगीत खुर्ची वगैरे असं. लहान मुलांची गेम काही. तसं ठेवतो आम्ही गणपती ठेवतो. याच्यात नाही ठेवत नवरात्रीमध्ये फक्त गरबा वगैरे, खेळतो आरती वगैरे, काही देवीचे मंत्र वगैरे. ते अ. अ जोगवा मागतो. अष्टमीला वगैरे चोगवा हा ते पण.
हा हा.
चालेल ताई मगं मी नंतर करते आता.
हो चालेल.